हा मॅडम... हा बोला ना हो येत...
काय म्हणते मी उद्या आपल्याला... नऊ संजीवनी बचत गटाचे मी घजे उद्या त्या मीटिंगचं नियोजन करायचंय तुला ह... उद्या सकाळी लवकर घेऊन यायची ना.. दहा साडे दहा वाजेपर्यंत हो...
लवकर कितीक वाजेला... हो तस मी स...
हा महिलांना सगळ्यांना सांगून दे कारण की ते... कसं झालंय ते तुमचं जे आहे ना...
सॅनिटरी पॅड तर त्याविषयी निर्णय घ्यावा लागणार आहे आप ल्याला काय काय नाही तर ह त्याच मटेरियल कस आणायचं. आस ते विकत कसं घ्यायचं त्याचा खर्च कसा करायचा.
हम्!
त्यामुळे ना आपल्याला एक मिटिंग घेऊनच घ्यावी लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला.
म तस त सांगितलं त्या मुलांना म्हटलं आपल्या ना सनीरे त्याबद्दलच मिटिंग घेणार आहे म्हटलं मग मी पूनमला सांगितलं होत म्हटलं तुझ्या घरी घेऊ म्हटलं तुझ्याकडच्या महिला आहेत. चार पाच जण म्हटल आणि. सीमा आणि त चंद्रकांता काय आहे तिची भोजाई. तिला असं म्हटलं हे उ नशील तू असं तिला बोललेली आहे आणि ही रोशना आहे ना रोशन पण येणार पण. ती नाही का काासू वारली नाही का ती नीताची आई त सुरुवात. तिला जी होती ना ती मुलगी तिची आई वारली. मग उद्या आहे तिचं मग... ती काय माहिती किती वेळ पण म्हटलं आता आणखी फोन लावाल असेल म्हटलं जेवण वगैरे कर... ते म लावाला सर बाकीच्याना सगळ्यांना सांगून ठेवले..
बरं ठीक आहे पण मी काय म्हणते सगळ्यांना ठेव आणि... आपण ठरावच करून घेऊ उद्या...
खूप जास्त समस्या उभी झालेली तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एकच आहे विष्णुभाऊ! तिथल्या दोघं मॅडमांशी आम्ही बोललो त्यांची काही आडचण नाहीये आणि पहिली वेळेस तुम्हाला जी शिकायला आली होती ना जव्हर वर्ण प्रशिक्षणासाठी समजवण्यासाठी. कविता तिला पण काल बोललो आम्ही की बाबा तूच होते ना म्हटलं हे सगळं सांगण्यासाठी. आणि तु सांगितलं होत ना की हे चांगलं आहे. हे व्यवस्थित आहे चालेल पुढे जाऊन आणि तुचकस काय खराब म्हणायला लाग गेले म्हटलं आणि प्रशिक्षण तर तूच दिलेलं आहे ना म्हटलं सगळ्यांना. कस वापरायचं कसं सांभाळायचं. कस ठेवायचं तू जर हे सगळं सांगितलंय, मग परत अजून तू कसं काय सांगते म्हटलं एक तर. यावरन खूप आमचं झालं वाद विवाद झाला.
हा...
मग ते म्हणे तर प्रोजेक्ट लिडर तिकडे. विष्णू सर आहेत म्हणे मग ते अप्रुव्हल देतात म्हणे. म्हटलं तू ठरव ना तु ला. काय करायचं तू ज्या प्रोजेक्टचं बघ म्हटलं त्याच जाऊ दे तिकडे.
पण हे विष्णु सरण पण ते तर आहेच विष्णु. सरांना ते वापरलेले नाही ते माणूस आहे तर ठीक आहे पण हे का कविता मॅडम. तेव्हा आल्या होत फर्स्ट टाइम आपलं पण इथं झालेलं होत तेव्हा त्या. ल्या होत्या तेव्हा ते एस बी वगैरे चेक केले होत त्यां. तिकडचे ते से आर पी ते कोण होते ते दादा.
उपक्रम आहेत त्याला पूर्ण प्रसिद्धात प्रतिसाद देणारी व्यक्ती तीच होते बरोबर आहे की नाही. जे सगळ तप ताप ताल तपास तुपास करणारी बाई तीच होते तिथे. बरोबर आहे ना म्हणजे त्यांनी त्या अ प्रोडक्टला बघितलं. सांगितलं की किती चांगलं आहे किती वाईट आहे. किती पुढे चालणार आहे किती नाही चालणार आहे हे. सगळं बघणाऱ्या त्याच होते ना एक भाणू हो... आणि एक येत ती होती तिकडून आलेली बरोबर ना मग.. तू दोन वर्ष आमच्याकडनं मागवलं ते... साहित्य आणि आता अचानकच तुला ते साहित्य.. ते चुकीचं वाटायला लागलं म्हंटलं कशावरण मग विष्णू आला म्हणून... तू त्याचं ऐकतेस का असं तसं बऱ्या लच गोष्टी झाल्या मग एकदम... मी तर काय जास्त बोलली नाही कारण की माझं डोकं आहे गरम..
हो ते तर आहे पण विष्णु सरनी पण... इथं सांगायला पाहिजे होतं ना आताय असं आहे की तस ते जळगावचे आले होते महिला तेव्हा ते पण परू लागले ते म्हणे सांगितलं ते असं आहे तस आहे असं त्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे होतं ना मग डायरेक्टली कस काय त्यांनी झे असं करून देई आणि म्हटलं फोन लावते असं ना तर आता तर कवरेज क्षेत्राच्या बाहेर म्हटलं कस काय असं म्हटलं चांगलंय सगळे म्हटलं अडचणी तिकडे पण तिकडे पण चांगलं आहे म्हटलं खोन पण लागत नाही अस.
हा आणि त्याला बोलायचं त्याला समजवायचं एकतर. त्याला थोडस बोलायचं तुम्ही एक फोन करून की. सर म्हणा तुम्हाला अडचण जर होती तर मग इथल्या मुलींना अडचण नाही आली का म्हणा तेव्हा का नाही बोलले. आणि तो पहिले इकडेच सांगतो ह की तिकडच्या मुली अशा अशा सांगत होत. त्या की हे टुचतं त्रास देत लाग. त असं म्हणून म्हणून मग मला ते मागवायचे नाही का कारण की त्याच्याकडे आता चालू झालेला आहे त्याचा प्रकल्प ह तो आता पहिली वेळेस मागवणार आहे आणि पहिली वेळस वाटप करणारे म्हणून त्याच्याकडच्या बायांना अनुभव आहे का ह गोष्टीचा नाहीये मग त्याने अनुभव कोण त्या गोष्टीचा दििला आपल्याकडचा दिला आपल्याकडच्या मुलींचा दिला बरोबर
हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो हॅलो